हॅलो
हा मम्मी
हा बाळा, काय काय चाललंय
हॅलो
हॅलो
हा मम्मी बोलकी-
हा काय काय चाललंय लाडूला घेऊन आलेस काय?
हा का
लाडूला घेऊन आलीस काय.
हो हो घेऊन आले.
अ हा हा हा
शोना ते राहुदे सोड ते ह्या बुकमध्येध्येच कर. हा
डान्स, डान्स काय छान करतोय.
करतोय, करतोय डान्स करतोय.
व्हिडिओ काय हे काय करायला सांगायचं आवाज जरा तुझ्याकडं हे कर बाई.
आवाज माझा फुल आहे की.
हा एकदम बारीक हे होतोय. आणि
हॅलो!
हा आत्ता आला बघ व्यवस्थित.
हां बोल की,
हा काय काय लाडूच जरा व्हिडिओ हे करायला सांगायचं गं.
हो
चांगलं म्हणजे तेवढं छान वाटतंय ना व्हिडिओ करायला.
त्या कस त्या करत असतात त्यांच्या बरोबरच हे करत असतात गं मग ते व्हिडिओ करायला तिथं कोण दुसरं नाही आहे ना मग ते जेव्हा करतात तेव्हा मग त्या तेवढाच कधीतरी असं करतात.
हा मग त्याला जर असं तुमच्या पुढंच घ्या म्हणायचं म्हणजे.
त्याला पुढंच उभं करतात सगळ्यात छोटा तोच आहे. तोच पुढं असतोय बाकीची सगळी मागच असतात.
हा म्हणजे कस त्याला मॅडम करताना ते त्याला हे होईल. बाकीच्या मुलांच्यात ना मग तो दिसायचा नाही असं वया व्हायला नको.
सगळं पुस्तक त्यानं भरून काढलंय बघ वर्षभराचं. अजिबात जागा ठेवलेली नाहीये त्यानं. आता आज सकाळी वन झिरो टेन शिकलाय की नाही.
हा
झाला सगळं बुक झालं.
हा दिवसभर हा दिवसभर तेच.
सगळे भिंती गिरवल्यात सगळं सगळं.
हा हा हा हा असू दे अभ्यास होऊ देत.
आता सगळ इरेज करून त्याच्याकडनं आता ते पुढचं सगळं हे करायला पाहिजे.
हा हा हा हा हा करतोय काय त्याला आवड ते हे. करू देत सगळं.
करायचं म्हणायला लागलेय सकाळच वेळ काय वहिय सांगू काय मम्मी.
हां
हे संकाळी गेले की पहिल्यांदा झाडू तरी काढायला पाहिजे.
होय.
झाडून काढापर्यंत अकरा सव सगळं साहित्य लावून झाडाला साड्या अक होतय होतयच तिथ ना पुढं स्वयंपाक
हा
त्याच्यात मध्ये मध्ये मग कस कि कपडे लावून यायची. म्हणजे साडेबारा पाहुणे एक व्हायलाच लागलाय ग असं असं एक पण दिवस होईना की सकाळी काहीच काम नाहीये निवांत आहे आणि असंच झालेलं नाहीये.
अस कस होईल ग दिदु दोन मुलांचं अ सगळं डबे न हे
आणि साडेबारा पावणे एकला तर बरोबर हा येतोय बघ.
हम्म तस कसं होईल
मग तो यायच्या अगोदर सगळं साहित्य उचलून ठेवलं ना तर तेच जितल्या तिथं नाही तर ते एकदा पडलं की पडल असं होतंय
हा हा हा हा हा
म्हणजे ते वरचं एखादं काम करायला म्हणायला ना.
हम्म
सकाळी संस्कार साडेसात पर्यंत जातोय.
हा
तो साडेसात ला गेला की ह्याला लगेचच उठवायला लागतय.
हा
म्हणजे मी ते शेक केलेला प्यायला सुद्धा मला म्हणजे जवळजवळ नऊ वाजून जातात.
हा हा हा हा
असं व्हायला लागलंय शो ना ते खा हा
म्हणजे हे होतय ना. त्याला पण आ का उठून आवरायला पाहिजे.
मग आता तुला सांगायचं म्हणजे दोन तीन वेळा तरी शंभू ना बिन काही खाता तसाच गेला शाळेला अस कारण गडबड एवढी होती. ते खाली वॅन येऊन थांबते्या ग
हा हा हा हा नाही लवकर उठवत जा जरा.
अस आणि त्याला कसं असं संस् सरकार सरकारशी हे करून चालत नाही ना गोड बोलून हाळू शिस्तीत असं कराय लागतंय ग.
होय ग ते अजून केवढा आहे
हा
तरी आणि शहाणच म्हणायचं
हो ले शहाणा ये.
काय जाताना काही सुद्धा म्हणजे हे करत नाही. त्रास देत नाही नाहीतर एक एक पोरं रडवून गाडीत घालून हे करायला लागत्यात. अस ते जातय काही म्हणत नाही रडत नाही हे महत्त्वाचं ये.
पाठीमागे ह्यांचा गँग झालाय पोरांचा.
हा
ममा मी माग बसवीतो
अ खा मागं बसवितो दंगा करायला.
मग ते परवा टीचर पण म्हणत होत्या. मीटिंग मध्ये म्हणायला लागले एवढे. ही एवढीशी मुल एवढ गॉसिब ग करतात मला प्रश्न पडतोय की एवढ काय बोलत असतिल म्हणजे असं चर्चा सत्र सुरु असतय म्हयला लागले की मला कळत नाही की हे काय गप्पा मारत असते
अग बाई
असं हं चांगलं फुल आहे ते
हा..
म्हंटलं आता बघा म्हटलं तुम्हीच..
काय काय तुम्ही काय काय शिक शिकवताय ती काय काय शिकतात काय काय म्हणत्यात??
प्रगती खूप आहे अगं ह्या आठ दिवसात तरी म्हणजे मला तरी एवढी जाणवलीय ना..
हा हा हा..
म्हणजे स्टोरी वगैरे तो म्हणून दाखवतोय पोयमस एवढे छान म्हणतो होय..
हा..
किंव्हा अ ए फोर एप्पल च सगळं कितीपर्यंत म्हणतोय बघ के एल जे के एल म पर्यंत म्हणतोय बघ पर्फेक्ट
हा हा हा हा हा हा हा.......
अस न चुकता
म
किंवा अक्षर तरी तू जेक त्याला शिकवशील की नाही
हा..
जे शिकवशील ते काढतो तो
हा हा हा हा हा...
अस
हम्म हम्म हम् हम् हम्... त्याला आताच मी सांगतोय काय? पिलू सारखं त्याला काही म्हणजे हे करायला लागणार नाही
होय..
त्याच्या पाठीमाग अजिबात लागायला लागणार नाही..
हा.. तरी पण मी म्हणते का नाही मग मी पुढच्या वर्षी सरळ सुषमाकडच पाठवायचं..
होय जाऊन बसू देत
कारण काय होतंय माहिती आहे काय रोजच्या रोज कंटिन्युटी राहत्या
हा..
अभ्यासाची आणि त्या जेवढ्या हे न घेतात का नाही मम्मी
आत्मीयतेन हा
म्हणजे त्यांना खरोखर सुषमाला पर्यायच नाही तू काही पण म्हण हं, तिनं ते स्वतःला ना वाहून दिलय त्याच्यात
हो नाही ते मुलांना यायला पाहिजे ही भावना
भावना त्यांची जे म्हणजे आता तुला सांगायचं म्हणजे, कोण पण असं कंप्लेंट केलं ना क्लासबद्दल त्या एवढं फोन करतात, हे करतात, ते करतात. नाही म्हटलं चुकतय की म्हटलं त्यांच त्या, प्रत्येक व फोन करतात म्हटलं असं तसं. खरं म्हटल तुम्ही दिवसभरात त्यांना कधी कधी पण फोन करा की, तो घरी आहे. त्याला अभ्यासाला पाठवू काय त्या कधी च नाही म्हणत नाही त म्हटलं.
हा हा हा हा हा.
आ ती जॉयसी एवढी एवढीशी आहे.
हा.
तर तुला सांगायचे तिचे इंग्लिश चार चॅप्टर तिनें पाठ करून घेतलेत क्वेश्चन अन्सर.
मग. सोपी गोष्ट नाही तिच्या बरोबर हे करायचं?
करण लक्षात आलं काय?
होय.
आपण आपल्या मुलांना ते असं दमतोय की, बाबा होतय का नाही होतय चिडचिड होते.
मग अगं एका बा मुलाला आपण एवढं आपलं हे हु तय ते दहा मुलांचं करायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का?
केव्हा एवढं मुलं त्यांची म्हणजे असं त्या कसं क्लास सारखं वागत नाहीत ग.
हा हा हा हा हा.
बसायच. तिथंच बस.
हम्म.
हा असं काय म्हणजे हे करत नाहीत? आपलं आपलंच आहे अस समजून हे करत
हा.
तेच महत्त्वाचं ग, आपुलकीन करत्यात.
किंवा काही जरी नोट्स मिळाल्या ना तर लगेच ग्रुपवर शेअर करतात. आपल्याला मिळालंय आपल्या मुलांना ठेवावं, दुसऱ्याला दाखवू नये.
हा ही भावना नाहीये. अग त्या स्वतःच्या मुलाच्या नोट्स पण सगळ्यांना देतात.
म्हणजे वह्या वगैरे तुला सांगते त्या स्वतःतुला म्हणजे माझं बरंच दिवस चाललंय, सुषमाला म्हणजे तुझा नंबर ॲड करायला जी संस्कार टेस्ट च वगैरे कशी लिहीतोय तुला रोजच्या रोज दिसेल ना?
हा हा हा हा हा हम्म.
तर म्हणजे त्या रोजच्या रोज आज आता समजा ट्युशन संध्याकाळी आता कशाची तरी आहेत ज्या सब्जेक्टची तर आदल्या दिवशी वीराची सगळी नोटबुक ते फोटो पाठवतात. कि पॅरेंट्स न आदल्या दिवशी चेक करा.
हा हा.
की काय तुमचं इन्कम. कारण दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये मी हा सब्जेक्ट घेणार आहे. कुठल्याही मुला नोटबुक इनकमप्लीट नको, नोटबुक इनकमप्लीट असेल तर, मुलं हितं टाइमपास करतात.
हा.
तर मुलांचं तुम्ही तिथंच हे करून घ्या.
हा हा हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
नली सगळ्यांना फोन करून आणि सांगतात, किती नोटबुकऽ कम्प्लीट करून घ्या त्याची, हीची नोटबुक इनकमप्लीट आहे बघा.
हा हा हा हा हा... त्यांना म्हणजे काळजी आहे ग, आपल्या आात आलंय तर आपऽ.. त्या मुलाच प्रगती व्हायला पाहिजे. किंवा आपण त्यांच्याकडचे चार पैसे घेतोय,
मग ते छाया ताईंचा पण फोन परवा आलेला ग, की त्याऽ. फोन करतात मेसेज करतात वगैरे असत, अससं ती मागच्या वेळीच म्हंटली होती मी काही श्रीला घालणार नाही.
हा हा हा...
होय काय, म्हटलं बरं म्हंटलं असं मी काही त्यांना काही वाढवलं नाही.
हां.
बरं म्हंटलं, आणि परत आहे तसं त्यांनी इकड क्लासला घातलंच ना त्याला, जिथ कळलंय की हिच्याशिवाय पर्याय नाहीचय मम्मी, लक्षात आलं का.
हम्म हम्म हम्म हम्म, आणि आपण पण कसं, बुंडीला पण आपण समजून सांगायचं, रे रागवल्या काय म्हटल्या, तरी राग धरायचा नाही म्हणायचं.
संस्कारला सांगतो, आणि मुळात तुला सांगू का मुलांच आणि त्यांच तसं काही नाही ते चिडतात, आहे तशी तेी परत होतात, आपण त्याच्यात पडलं ना मऽ
हा मग ते वाढतय, हा हा.
असं होतय, ते आपण कधी अस मुलांऽ च्याबद्दल राग धरत नाही, कधीच धरत नाही हं.
हा हा,, त्यांचं त्यांच क्लासमध्ये काय असेल ते, हा, क्लासमध्ये असलं तसं, क्लासमधलं त्यांच त्यांच बघू देत ते असं. त्यांनी पन हे करत्यात, म्हणजे मुलाला चांगलं, प्रगती व्हावी म्हणूनच करत ना ते, आपण तरी मनात कशाला, करायचं, लय पुढच मग हे झालं तर काय पुढचं पुढ. आसं. अ हॅलो! ! हॅलो.
हा बोला की.,
हॅलो. ! !
हां.
हा बोल की बाळा, काय काय यांनी, काय चाललंय लाडूचं?
अकरा मिनिट आठ सेकंद झालेत.
हॅलो.
हा.
काय करायला लागलाय?
चॉकलेट.
हा हा हा हा हा, चॉकलेट खायचं हाय वय. लाडू मलादी की ‌. मला दे की, बाळा चॉकलेट.
दिवसाांनी वरण केलय मी.
होय, माझं पण अगं मला पण फार आवडतय, तुला म्हटलं खरं करणंच होत नाही. वरण आणि आणि भात गरम गरम अस, मला पण आवडते्य, करायलाच हे होत नाही.
मी म्हटल पप्पा सकाळी काय जेवले रे.
वरण भात आणि प पोरांना पण कस वरण भात हे जरा खायची सवय लागली की नाही. गड़बड़ीच्या वेळेला अ तेवढंच पटकन गरम वरण, भात करून दिला तरी पोटभर जेवत्यात.
हम्म.
अस होतेय.